हॅलो, हा बोला हा येतोय बोला की
काय करताय आता?
काय नाही आता घरातलीच कि काम असं काय रेग्युलर डेली रुटीन चालूच असते दैनंदिन जीवन आपलं. कसं पळतेलच आहे हे झालं की ते ते झालं की ते काम चालूच आहेत तुमचं आवरल?
आमचं पण चालूच आहे ते.
हा हा
हम्म, अ हो घरीच आहे.
हा हा जॉब वगैरे करत होता का आधी? त्यांने
लग्ना नन तर काय नाही के
मता सध्या घरीच असताय.
हो सध्या घरीच आहे. आता. काहीतरी करू वाटतेय पण कुठं काय? घरात आणि ते मग जमत नाही.
हा मग ते घरी कोणतरी कळेल न करणार असेल तर मग हे होतय तर काय करायचं? आपलं हे करण्यासाठी आता काय ते मॅनेज करून, घर मॅनेज करून, जॉब मॅनेज करावा लागतोय. हॅलो. हॅलो.
ठीक हाय.
हॅलो
हॅलो हॅलो
हा. बोला की.
हा. हा. आता तुमच्याकडे बेंदर असतय काय?
हा तर सण चालू होतील ना आपले असतय. आमच्याकडे कर्ना टक बेंदूर करतात.
हम्म. हम्. म्हणजे आता पहिलाच सण ना तो?
का बेंदूर पण तेव्हाच आलाय, वटपौर्णिमा पण त्याच दिवशी आले
हो. पहिलाच सण न ना हा वर्षाचा
हा. पहिला, हा सुरुवातीचा सण पहिलाच जिथून सुरुवात हो त्या सगळ्याची
हा वट पौर्णिमा आणि ते बेंदूर एक दिवशी चालेत.
हा एकाच दिवशी आहे. तुमच्याकडे कस बेंदूर साजरा करतात?
त्यामुळे ते आले ह्या पुढ
हा जरा पुढं गेलेय. हा. तेच की आणि तर आधी पहिला असायचं पहिल्या आठवड्यात वगैरे
हो. पाच सहा तारखेपर्यंत असायचं ते
हा. ते अधिक मास मुळ तो एक महिना ते ऍड होतो होतयना ते काहीतरी ऍडजस्ट करून ते हूतय वाटत
हा. ह बेंद्राला काय करता? तुमच्या इकडं
बेंदूर ला आमच्याकडे पोळी वगैरे असते. बैलांना नैवेद द्यावं लागत ते ना हा बैलांचा सण आहे ना हा बेंदूर
रतनईत
हा शेतकरी कस आपल्या बैलांची पूजा करता कारण वर्षभर ते त्यांना साथ देतात. सगळं शेतीतली काम करतात त्यामुळे त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा बेंदूर हा सन केला जातो.
म्हणजे आता शेतातील काम तेन चालू होतात.
हा आणि वर्षभर ते चालूच असत ना बैलांचं मग त्यांना त्या दिवशी अंघोळ वगैरे सगळं छान असत म्हणजे गरम पाण्यान अंघोळ त्यांना आंबवन काहीतरी असत ते पण देतात वाटतय
हा हा
हा तसं ते पौष्टिक आहार त्या दिवशी दिला जातो त्यांना. म्हणजे आणि एक दिवस त्यांना विश्रांती त्यांना म्हणजे, कोणतेही काम लावत नाहीत. जे वेळे वेगवेगळं असं सजवतात त्या बैलांना
हा हा
आणि गावातून मिरवणूक पण काढतात एक एक ठिकाणी बैल जोड्यांची ते अस जूल वगैरे घालायचं त्यांच शिंग वगैरे रंगून म्हणजे, कलर करायचं त्यांच्या गोंडे लावायचे शिंगांना. पायात हे बांधायचं. च
हा चांगलं म्हणजे पहिला ते तर चूकीच जास्त काय एवढे
हा नाही पण एक करायला पाहिजे ना, तो बैल राजा हे पण, शेतकऱ्याला मदतच करतोय ना वर्षभर. कायमस्वरूपी मदतच करतोय तो शेतीसा त्याच्यासाठी काहीतरी हे केलं पाहिजे.
काम चालूच असत ते बैलांच
आ
बैलांचं काम चालूच असतय.
हा मग तेच एक सण सण म्हणजे कस ते आपलं कस भारतीय सण हे सगळ्यांच्या म्हणजे प्राणी मात्रांवर अ निसर्गावर असंच अवल म्हणायच म्हणजे त्याच्यातून त्यांच्याविषयीची जे भावना आपली कृतज्ञता व्यक्त होत्या त्या ह्याच्या सणातून आता बेंदूर म्हणा बेंद्रा बेंदूर सणाला म ते दारावर ह्याची पिंपळाच्या पानाच तोरण बांधतात. त्या दिवशी त्याचा मानाय पिंपळाच्या पानाचा
होय हो
हा आणि मग पोळ्या वगैरे बनवतात आणि नैवेद्य वगैरे हे करतात आणि एक एक ठिकाणी अशी पण प्रथा आहे की गावी असं कि कर तोडतात म्हण कर तोडणे म्हणजे काहीतरी आसतय प्रथा
म्हणजे?
अ म्हणजे ते असं बैलांना सजवून वगैरे ते असं काहीतरी एक उंचावर बांधलेलं असतं ते दोरी वगैरे किंवा तेच्यावरून ते अ बैलांनी उडी मारायची.
हा, हा, हा
हा मग ते कर तोडलं म्हणायचं असं काहीतरी आहे ते म्हणजे कुठल्या कुठल्या ठराविक ठीक आहे गावी आहे. आज पण काय बघितल नाही पण ऐक कोण माहिती आस बेंद्राला बेंदूर कस एक महाराष्ट्रीयन बेंदूर असतोय आणि
आणि क हा हा आमचा पण तो कर्नाटकीच या बेंदूर आहे.
हा आपल्याइकड ब कर्नाटकच ब करतो तुम्ही कुठला करताय?
आम्ही पण कर्नाटकीच करतोय.
करता हा त्या दिवशी काय पोळ्या आस त्यात बेंद्राला पोळी कटाची आमटी वगैरे ते नैवेद दाखवायचा हे ना बैलांना आधी पोळी भरवायची
होय होय त्यांची
हा त्यांची पूजा करायची त्या दिवशी बैलांना खूप मान आहे त्या दिवशी मग घरी कसं म घरी ते मातीची बैल आणतात ना कुंभाराकडून
हा हा कुंभार बनवतात ते
म त्या बैलांची घरी पूजा करतात जेच्या घरी अ हे आहेत बैल आहेत त्यांच्या घरी म ती बैलांची पूजा करतात. जनावरांची हा नई चांगल आय ना, तेंना तरी हे कुठलं भेटणार, आपणच त्यांच
आता वर्षभर त्यांच्याकडून काम करून घेतोय म्हंटल्यावर, एक दिवस तरी त्यांना हे केलं पाहिजे ना
हा त्यांना काय आवडतंय, काय पाहिजे?
होय त्यांचा एक दिवस पाहिजे असा
त्यात बरोबर वटपौर्णिमा पण आल्या ना?
अ झाली काय नई म तयारी वटपौर्णिमेची?
हा तयारी काय आता, त्या आधी दो एक दिवस करायची. जास्त काय नई, साहित्य वगैरे आ नाय लागतय ना ओटीच आंबे म ते बघायला जायचं बघू आता, अजून आहे वेळ पंधरा दिवस आहे अजु
हो एकोणतीस ला आहे ना, उम अजून वेळ हाय खरं, कर मेकअप वगैरे, साड्या वगैरे स सगळे घेतात न, जास्त आता बायका
सजनं महत्त्वाच आहे असं आहे आता, पूर्वीच्या काळी कुठं काय होतं. पूर्वीच्या काळी काही नव्हतं, बायका आपली घरातील कामं आवरून जाता जाता शेताकड वडाला जायचं, फेऱ्या मारायच्या आणि आपल्या आपल्या कामाला जायचं. पण आता तसं नई ये ना सगळं बदललय आता हम्म.
सगळं नवीन साड्या, नवीन दागिने सगळं
ते काय नुसत शो च झालं ओ पण मनातून एक हे असणारी
होय, होय आता सगळे म्हणजे अस हेच्यासाठीच अ व्हिडिओ काढा, फोटो काढा. त्येच्यासाठीच सगळे करत्यात सोडा खरं
तेच की आता कस दिखावा झालाय ना इनस्टाला, फेसबुक त्यामुळ लोकं त्याक वळाली.
आता सगळी बघत असतात, कुठला सण ये ते आपण काय करतोय.
हा तेच की सणाच्या ह्यानं पण वागलं पाहिजे ते एक एक कस हा असू दे त्याला काय होतय हे काय होतंय अस म्हणणारे पण आहेत
होय. हो.
हॅलो.
हा बोला की
हा तेच वट पौर्णिमेला कस वडाच्या झाडाची पूजा करतात मग ते महिलांना ते काहीतरी कथा पण आहे ना त्याची
होय होय.
सावित्रीने काहीतरी तिच्या पतीसाठी
हो व्रत व्रत ठेवलेल ना
हा. त्यामुळं आपल्याला पण व्रत करावं लागत ते.
हो हो त्या दिवशी उपवास कराय लागतोय ना
हा. इ इकडं काय कर तर ह्या भागात
हा.
हॅलो.
हॅलो.
हा, आवाज येतोय काय?
हा यायला लागलाय की
हा हा.
नाही कसं इक म्हणजे त्या दिवशी हे करतात ना सुवासिनींना वगैरे ओंटी भरतात. ते सावित्री न सत्य सत्यवानाच प्राण गेलेले परत मिळवल्या अस हे आहे त्याची गोष्ट हा त्यासाठी ते आपल्या नवऱ्याला दीर्घा आयुष्य लाभू दे म्हणून आपण ती वडाची पूजा करतो. त्या दिवशी- वटपौर्णिमे दिवशी ह-
मग तुमच्या तिकडे वट म्हणजे झाडे वगैरे आहेत काय वडांची-
हा एक झाड आहे एक छोटसय शे शेतामध्ये - तिथंच सगळ आम्ही लेडीज- जमून जातो एकत्र - तिथं पाय वगैरे पडून- सगळ्यांच्या ओटी भरून- मग घरी यायचं दुपारी -
चांगलं असतंय म्हणजे झाड वगैरे असतात. अ सगळी पूजा करतात झाडाची- शहरामध्ये कस ते फांदे आणून पुजतात ते नाही बरोबर वाटत.
हॅलो हा.
तेच शहरामध्ये म्हटलं फांदी आणून पुूजतात ते बरोबर वाटत नाही.
हा मग झाडाच पण हेच होते नुकसान होते ना.
हो हो. चालेल चालेल तुम्हाला कॉल करते नंतर म थोड्या वेळाने. हां.